हॅलो
बोला
काय चाललंय?
काय नाही बसले
आवरलं?
हो.
हम्मम मला असं विचारायचं होतं मला आहे ना आज चिकनची भाजी करायची आहे तर थोडी जास्त लोकांसाठी करायची
बरं
मग रेसिपी सांगता का म्हणजे मला येते पण मला थोडीशी वेगळ्या टाईपची करायची.
म्हणजे कशी काळ्या मसाल्याची आ पण जशी रेग्युलर करतो तशातली पाहिजे की थोडीशी घट्ट ग्रेवी अशी हवी आहे?
घट्ट ग्रेवी, अ काळ्या मसाल्याची येते मला थोडसं दुसऱ्या पद्धतीने करून बघू म्हटलं आज
बरं चालतंय हरकत नाही
हम्म तुमची पद्धत सांगा मग मला
मी तर जनरली काळ्या मसाल्याची नाही करत म्हणजे घट्टशी अशी ग्रेवशीच कर ते कारण मला ते अगदी पातळ भाजी आवडत नाही तर मग माझ्या घरी जशी मी बनवते ना मी तुम्हाला हवं त्याची रेसिपी सांगते
हो चालेल ना सांगा
अ साधारण किती लोकांसाठी बनवायचंय तुम्हाला?
हा मला आहे ना दहा लोकांसाठी.
दहा लोकांसाठी बरं चिकनचं प्रपोर्शन म्हणजे एवढं तर मला काही बनवायचं काम नाही पडलं कधी. पण मी तुम्हाला फक्त रेसिपी सांगते तुम्ही तुमच्या हिशोबाने हवं तर प्रमाण वगैरे घेऊ शक
हो हो मी ना माझ्या अंदाजाने करून घेईल मला तुमची पद्धत सांगा फक् त मग मी ट्राय करते
ओके चालेल. अ सगळ्यात पहिले काय करायचं चिकन आणून घेतलं ना आपण चिकन आहे ना थोडस मीठ आणि लिंबू टाकून ये ना छान असं दोनदा तनदा धुवून घ्यायचं म्हणजे त्याचा जो लटकलेला वास वगैरे असतो ना तो निघून जातो ते दोन तीनदा धुतल्यानंतर छाननीथट ठेवायचं थोडस सुक सुक असं करायचं तोपर्यंत आपण मॅ मरिनेशन सा प्रिपेरेशन करायचं मॅरिनेशन साठी तुम्हाला लागणारे दही आल लसूणची पेस्ट चिकन मसा त्याच्यानंतरून कोथिंबीर त्याच्यानंतर तो फ्राईवाला कांदा येतो ना तळलेला कांदा तो तळलेला कांदा हो बरीच म्हणत त्याला बघा
हा हा.
तर तो फ्राय केलेला कांदा घ्यायचा त्याच्यानंतर थोडासा पुदिना घ्यायचा
हम्म.
आणि रेग्युलर आपले घरातले जे मसाले असतात जस तिखट मीठ गरम मसाला हळ हिंग हे सगळं प्रिपेअर करून ठेवायचं त्याच्यानंतर चिकन घ्यायचं धुतलेला त्याच्यात सगळ्यात आध आलं लसणाची पेस्ट घालून त्याला छान एक जीव करून घ्यायचं त्याच्यानंतरून आपले सगळे मसाले टाकायचे चवीनुसार तुम्हाला तिखटपणा कसा हवाय कसा नाही त्या हिशो स मले टाकायचे मसाले टाकल्यानंतर जो कांदा आहे ना थोडासा हातात घेऊन कुस करायचा कुस करून तो पण सगळा एक जीव मिक्स करायचा.
तो होतो का म्हणजे असा बारीक होतो.
हो बारीक म्हणजे तुकडेच राहत एकदम पण चरा नाही करायचा पण आपण हातातून घेतल्यानंतर थोडस दाबल्यावर तसा कडे एकाचे दोन तुकडे वगैरे असे होतात ना बारीक चे तसं थोडसं चुरा करायचा दोन मुठ साधारण कांदा घालायचा दोन ते तीन मुठ कांदा तो साधारण तो पण छान एक जीव करून घ्यायचा त्याच्यानंतरून सगळ्यात लास्ट ला टाकायचा तुम्हाला चिकन मसाला ला.
हा.
चिकन मसाला टाकायचा कोथिंबीर टाकायची थोडासा पुदिना टाकायचा एक लिंबू हळवर एक लिंबू पिळायचा थोडासा एक म्हणजे एक लिंबू पिळून कारण तुम्ही दहा जणांची क्वांटिटी पण होणार आहेत ना. ठीक आहे तेवढं सगळं एकजीव करून घ्यायचं एक दहा ते पंधरा मिनट तसच तसं ठेवायचं ते एकजीव करून त्याच्यानंतरून दही घ्यायच दहा पंधरा मिनिटांतून दही छान फेटून घ्यायचं आधी म्हणजे त्याच्यात ना त्या गाठी राहत नाही स्म स्ट्रक्चर होत मग त्याचं होत म तयार दही दही घ्यायचं दही छान फेटून घेतलं ना ते पंधरा मिनिटात नंतरहून जेव्हा तुमचं चिकन प्रॉपर पूर्ण मॅरिनेशन होऊन जाणार
हो.
दही त्याच्यात ओतायचं ते पण छान असं एक जीव करून घ्यायचं साधारण अर्धा ते पान तास तसाच्या तसं ते मॅरिनेशन ठेवायचं.
हो हो आणि मी असं ऐकलंय हे की कस विरुद्ध नाही समजा दुधाचे पदार्थ आणि आपलं नॉनव्हेज तर मग दही टाकलेला चालतं का?
हो दही चालतं टाकलेलं दहीला कसं दही फरमंट झालेलं असत ना प्रॉपर दुधां नाही राहत ते त्याची प्रोसेस झालेली असते ना त्याच्यामुळे दही हा पदार्थ चालणार आहे त्याला.
हो हो. कारण कसं होत आता माझ्या मुलाला आहे तर मग कधी आम्ही नॉन व्हेज खाल्ल किंवा फिश वगैरे खाल्ला ना
हम्म नाही. फिश डायरेक्ट दुधाचे पदार्थ नाही पण दही कस आहे ना दही प्रोसेस झालेलं असत ना. त्याच्यामुळे दही चालत पण तरी पण फिशवर दही नाही चिकन सोबत द चालत फिश ला नाही वापर
हा नाही मग आम्ही त्यांना आहे ना म्हणजे आईस्क्रीम वगैरे पण नाही खाऊ घालत मग फिश खाल्लं ना बहुतेकदा मुलं असं करता मग हॉटेलला गेलं की मागताच जेवण झाल्यावर. मग आम्ही अव्हॉइड करतो त्यांना द्यायचं. म्हणून म्हंटलं हा. दोन, तीन तास आणि
हा दोन, तीन तासाने चालतं म्हणजे कस खाल्लेलं अन्न तोपर्यंत पोटात निघून येत ना मग ते बाधत नाही नंतरून त्यांना.
हा हा आणि फ्राय प हा बर. नाही. फ्रायची पण रेसिपी सांगा पण पहिले आता ह आपली कंटिन्यू करून घेऊ.
हा हे जे मॅरिनेशन तुम्ही चिकनचं करून ठेवताय ना प्रॉपरली ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दोघ प्रकार करू शकताय. तुम्ही याला तंदूर पण करू शकताय म्हणजे जसं फ्राय तुम्ही म्हणताय. तस आणि रेग्युलर भाजी पण करू शकतायता फ्राय साठी फक्त याच्यात काय मिक्स करायचंय तुम्हाला जो आपला टिक्का मसाला येतो ना तू किंवा मग नाही तर तुमच्याकडे प्लेन कॉनस्टारच असत ना.
हो हो.
कॉनस्टार्च घ्यायचा आणि तो त्याच्यात मिक्स करायचा जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असं म्हणजे आपण तव्यावर किंवा थोडंस तळून वगैरे करतो त्या टाईप मध्ये तर त्या त्यासाठी तुम्ही कॉर्न स्टार्च वापरू शकता, जर समजा तुम्हाला फ्राय नसेल करायचा तर तो तसाच तसा ठेवायचा. त्याच्यानंतरून जेव्हा आपण चिकनला फोडणी देतो आता फोडणी द्यायच्या वेळेला काय करायचंय तुम्हाला कांदा आणि टमाट्याची प्युरी बन आणनून घ्यायचीहे. टमाटा थोडा कमी घालायचा कांदा जास्त घ्यायचा कारण टमाटा कसा आंबट असतो ना पण ऑलरेडी त्याच्यात दही टाकलेला आहे त्याच्यामुळे अजून आंबटपणा त्या भाजीत जाणवायला नको. त्यामुळे टमाटा कमी हम्म बोला.
आणि कांदा कच्चाच घ्यायचा का?
हो. कांदा कच्चाच घ्यायचा तो छान पैकी प्युरी म्हणजे एकदम बारीक छान अस तर पेस्ट होईलना तसं करून घ्यायचं त्याच्या नंतरुन जेव्हा आपण फोडणी देतो भाजीला तर फोडून देताना थोडसं जिरं घालायचंय फक्त मोहरी नाही टाकायची.
हो.
जिरं घालायचं दोन, तीन कढीपत्त्याचे पान अगदी बारीक करून घालायची.
हो. मधल्याच पेस्ट मध्ये आपले कडीपत्त्याचे पान टाकून वाटून घेतले तर मग
हो चालतंय तसं पण चालतं पण जे तुम्ही बारीक चॉप करून टाकाल ना. कढीपत्ता तर त्याचा जो फ्लेवर आहे ना तो वेगळा उतरतो. तो भाजीमध्ये हो आणि म्हणजे त्याची जी टेस्ट ती थोडीशी वेगळी लागेल आणि जर तुम्ही समजा पेस्ट मध्ये करून घातलंना
हा हा इतकी म्हणजे अशी लगेच असा आपल्याला कडीपत्ता म्हणजे गावठी कडीपत्ता असला तर लगेच कळतो त्या आज छान येतो.
आणि मेन म्हणजे कसं अगदी बारीक बारीक चॉप करून टाकला ना म्हणजे कसं तो भाजी त नाही आप कधण पत्ता साबूत टाकतो ना तसा ना टाकता बारीक बारीक चिरून घ्यायचा फक्त तो थोडासा. आणि मग टाकायच जास्त नाही हार्डली पाच सात पानं टाकले तुम्ही तरी भरपूर होऊन जात ते
हो हो हो.
त्याच्यानंतरून जिरं टाकायचं कडीीपत्ता टाकायचा थोडासा हिंग टाकायचा हिंग जसा थोडासा तळला गेला किंवा अस येतो हिंगाचा ल्याला मग त्याच्यानंतरून आधी तुम्ही कांदा्या टाकायचा.
हम्म.
कांद्याची प्युरी छान कळसून घ्यायची.
हम्म.
तेल बाजूला होईपर्यंत मग त्याच्यानंतर तरून त्याच्यात टमाट्याची प्युरी टाकायची.
हम्म म्हणजे दोन्ही वेगळ्या वेगळ्या करून ठेवायच्या ना पेस्ट
करून ठेवायच्या कारण कसे टमाटाला पाणी जास्त सुटतं ना. मग कांदा प्रॉपरली भाजला नाही जात मग ते भाजीला कुठेतरी नंतर पाणी सुटतं बघ.
हो हो मी ना एकदा तेच ऑब्झर्व केलं होत. एक मी घाई घाईत काय केलं दोन् एकत्र पेस्ट बनून घेतली आणि मला पनीरची भाजी करायची. मग एकदाच फ्राय करायला लागली एकत्र तर ते माझ लक्षात. ला की कांदा नीट फ्राय होत नाहीये टोमॅटोमुळे आणि नंतर असं आहे ना आपण जेव्हा ग्रेव बनवतो ना तर ते असं सेपरेट होत.
हो आणि जर समजा इनकेस तुम्हाला असं मिक्स करून करायचीच असेल ना. तर ग्रेव म्हणजे आपण जी भासतो ना त्याच्यात थोडासा पाण्याचा अंश नाही राह द्यायच मग पूर्ण अशी एकदम कोरडी होईल ना. तशी मग ती भाजायची नंतरून मग मसाले टाकून पाणी टाकायचं. म्हणजे जी भाजीचा प्रॉब्लेम होतो ना थोडंस पाणी अस वेगळं सुटत मग तेट. नणार नाही त्याला पाणी अजिबात
हा म्हणजे ते एकजीव होऊन जाईल ना असं नंतर
जा मग छ गे का पूर्ण अस ते आहे ना बाजूला सुटायला. पाण्याच पूर्ण अंश निघून जातो तेल सुटायला लागत तेल सुट लागल्यांतर आप मशन करून ठेव स. चिक घ्यायचा आणि तो त्याच्या छानपैकी परतून घ्यायचा. जोपर्यंत ती ग्रेवच. पूर्ण पाणी होतं पाणी सेम तसच प्रोसेस करायचं ज आपण कांदा कांदा टमॅट्याचीि प्युरी आ जून घेतली. पूर्ण तेल वेगळं होईपर्यंत तशीच चिकनची पण ही पूर्ण भाजून घ्यायची छान. तर तेल थोडस वेगळं होईपर्यंत मग त्याच्यानंतर तुम्हाला हो चिकनचं पाणी सुटत.
ह.
मग ते पाणी पूर्ण अटेपर्यंत थोडस त्याला छान असं शिजवायचं म्हणजे ते चिकन त्याच पाण्यामध्ये चिकन शिस्त पण आणि मसाला पण त्याच्यामध्ये छान मुरलेला असो त्या त्यामुळे त्या टेस्ट वग पण छान होऊन जाते मग ते सगळं झालं का? तुच्यानंतर तुम्हाला कन्सिस्टन्सी बघून घ्यायची किती घट्ट तुम्हाला हवी किती घट नाही मग त्या हिशोबाने थोडंस त्याच्यात पाणी मिक्स करायचं. पाणी मिक्स केल्यानंतर हार्डली पंधरा ते वस मिनट त्याला परत एक दोन उकळ येऊ द्यायची त्यानंतर फक्त बघा. त म्हणज त कजे त्याची त्या हिशोबाने गॅस चालू ठेवायचा आणि नंतर. करुन मग. बंद करायचा गॅस. गॅस बंद केला का. त्या च्या मध्ये वरून कोथंबीर घालायची बारीक चिरलेली. आणि आपल्या कडे कोळसा जर असेल समजा. तर तो कोळसा गॅस वर गरम करायचा. एका वाटीत ठेवायचा. त्याच्यावर थोडसं तूप टाक टाकायच. तूप टाकल्यानंतर. त्याच्यावर. अगदी गच्च झाकण ठेवायचं. की जेणेकरून त्याच्यातला जो धूर हायना तो. तो बाहेर निघणार नाहीं. आपल्याला तंदूर फ्लेवर टाईप मध्ये मिळते ना. तशी धुनी त्याला द्यायची. एक दहा मिनिटं ठेवायचं ते धुनी दिल्यानंतर.
आणि ती वाटी म्हणजे?
भाजीतच ठेवायची. हो भाजीत ठेवायची वाटी. आणि त्याच्यात कोळसा टाकायचा. त्या वाटीमध्ये कोळसा टाकला की अर्धा चमचा तूप टाकायचं म्हणजे ते तुपाच सगळं छन अस असा धूर तयार होतो. आणि झाकण हो. झाकण आगदी गच्च लावून ठेवायच. झाकण त्यावर जितक पॅक झाकलं कुन राहील. त्याची धुरी तितकी छान बसेल. आणि तितका छान फ्लेवर आणि स्मोक येणार. त्या चिकन मध्ये उतरेल. मग दहा मिनिट तसच ठेवायचं.
अंगारा जो आपण ना. अंगार स्टाईल खातो थोडा.
हो. हो.. हो. तसच. अस दहा मिनिट ठेवायचा. दहा मिनट ठेवल्यानंतरुण मग. तो कोळसा काढून घ्यायचा किंवा ज्या वेळेला. तुम्ही पाहुण्यांना सर्व्ह करालाना चिकन. त्या वेळेला ती वाटी त्यांनी त्याच्यातून तरी चालणार काही प्रॉब्लेम नाही. अशाने काय होईल. तो स्मोग छान. त्याच्यामध्ये मुरेल. त्याचा एक छान असा फ्लेवर पण वेगळा येईल. आणि चिकनला टेस्टजी उतरेल
हो. हो. हो. छान-छान-छान रेसिपी पी. ए. मी नक्कीच आता करून बघते. आणि फीडबॅक देते तुम्हाला.
नक्की-नक्की कारण मी मोस्ट ऑफ आहे ना. म्हणजे बाहेरून जास्त करून करत नाही ना मग घरीच असे रेसिपी ट्राय करते. थोडं-थोडं.